ह अ मी त्या शाबूची रेसिपी परवा ट्राय केली होती वडे आपण भिजत घालतो पूर्ण शाबू तसे नाही. भिजत घा घाल भिजा न भिजवता केलेले वडे होते ते. अ काय करायचं शाबू कोरडी शाबू असते कि नाही आपण कसं एक, एकदा विसरतो नाही उपास असला की शाबू भिजत घालायचं. मग हा इन्स्टंट हे वडे करायला येतात आपल्याला तर कोरडी शाबू पहिल्यांदी मिक्सर लावून घ्यायच त्याच थोडंस मोठं पीठ असं तयार करून घ्यायचं. मग परत बटाटे एक, दोन उकडून घ्यायचे जेवढे वडे पाहिजेत. आपण कसं शाबू, शाबू वडे नेहमी सारखे भिजत घालून करतो. आणि तेल त्यावेळी जेवढे बटाटे वापरतो तस हेला पण वापरायचे. बटाटो एक, दोन उकडून घ्यायचे. आणि मग त्याच्यात बटाटे उक किव्हा मग मिरची, जिरे शेंगदाने असं पेस्ट करून घ्यायचं आणि त्यात जरासं मीठ घालायचं. शेंगदाणे भाजलेले वापरले तर म्हणजे जर जास्त चव लागते टेस्टी लागते. जास्त वापरल तर टेस्टच जास्तच लागते.
हा.
मग भिजवत मग शा शेंगदाणे तेन भाजायच ते मिक्सर ला बारीक करून घ्यायची सगळी पेस्ट करून घ्यायची. जिरे जास्त वापरायचे आणि ते पेस्ट करून घेतलेले असते ते ते पीठ फीट केलेलं असते त्यामध्ये पीठ घालायचं. आणि पिठात घातलं कि ते एकत्र करून घ्यायचं. मीठ जरा घालायचं अजून थोडं. आपल्याला जेवढं लागत तेवढं नंतर ते उकडलेले बटाटे असतात ते गार झाल्यानंतर त्यात स्मॅश करायचं, स्मॅश करायचं त्यात सगळं ते. आणि शेंगदाण्याच कूट आणि जर थोडं घातलं तर हे तरी पण चालतय आपल्याला. जेवढं लागते तेवढं घालायचं आणि ते सगळं एकत्र करून थोडा वेळ ठेवायचं. आणि परत मग कडईत तेल घालायचं तेल कड जास्त घालायचं कारण ते कच्च पण राहत न‌ई मग तेल जास्तच असलेलं कधी पण चांगलं आणि खरपूस तळायला लागतय. हा तळायला गेलं पाहिजे जास्त वेळ मग तेल घातलं मग त्यात ते कसं आपण ते, कटलेट कसं असतय कणी कटलेटच्या हो ह्याच्या साईजच करायच किंवा छोटे छोटे रोल करायचे. हे रोल. घट्ट गोल करायची किंवा असं फोकळ जरा राहिलं की नी तेलात सोडलं की परत ती उडतेय. साईडला हो ते आणि उडलं की परत मग आ आपल्यालाच हे होते न भाजते वगैरे ते घट करायची रोल आणि ती रोल तळायची मग. छान लागते लई छान लागते माझी फ्रेंड एकदा करून बघितलेली असंच रील बघून.
आता करू बघते कारण की उपवास असतात ना संडेला.
हा मग आणि नाही आणि हे पण कस असं रील बघता बघता ही आयडिया आलती आम्हाला पण ते आम्ही करतो तेव्हापासून मग, तेच आणि कसं भिजत घालायचं होत नाही ना आपल्याला शाबू. आणि प्रोसेस असते आदल्या दिवशी भिजत घायचं हे कसं नाश्त्याला पण चालत आपल्याला वापरायला.
हो हो आता आम्ही कधी कधी खिचडी करतो नाश्त्याला‌.
हा. हे कस आणि ह्याच पराठा पण होऊ शकतोय. आपण जे थापलेलं असतय कणी त्यालाच तेल लावून आपण करून पराठ्यासारख. पण करू शकते असं पण होत आणि छान लागते खरं एवढी छान लागते की क्रिस्पी. अ भजी कांदभजी कस करतो. तसं सेम असं कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट पण असतंय. पिठाला त्या छान लागते हा आणि पूट आणि ब तर ते जास्त यूज केलेले असले की नी तर जास्त टेस्टी लागते मग. आणि काय अवघड आणि सगळं घरातच उपलब्ध असते जिरे मिरच्या. शेंगदाणे वगैरे दुसरं काय आणायला लागत नाही काय नाही. हा काहीच आना लागत नाही आणि हे इझी होतयन आपल्याला जरी लक्षात नसल शाबू भिजत घालायच किंवा खिचडी आपण खात नसलो तरी हे करायला चालते. दही सोबत खाल तरी पण चालते किंवा शेंगदाण्याची आमटी करतो आपण उपासालाच तसंच ‌. त्याच्यासोबत खालं तरी पण चालते.
चालतय हो नाही मी आता संडेला आवराजून करून बघतोय.
कस असं आपणच बाहेर पण नाश्त्याला मुलांना पण देऊ शकतोय.
देऊ शकतो डब्याला हो आणि पटकन होणारी रेसिपी आहे.
तेच पटकन होतय ते जास्त वेळ लागत नाही ह्याला.
हा ऐकलं तर मला असं आता वेळ लागणार नाही अर्ध्या तासात तर सगळं
नाही ही वेळ लागत नाही अर्ध तास आणि काय शाबू भिजत घालायच काय सवालच नाही आधी काय कच्च हेच करायच तेच्यामुळ मग ते भिजत तेन घालायचा तस काही सवालच नाही आहे हाय फक्त हाय तस पीठ करून घ्यायचं पीठ मोठंच असतय ते काय शाबू पूर्ण बारीक होत मग तसच मोठं मोठं करून त्यात खरं मीठ प्रॉपर घातलं कनी चवीला छान लागतय ते
हा आणि आता मोबाईल मुळ सगळं सोई इझीच झालय मोबाईल मुळ सगळं इझी झालंय सगळ रिल्स बघितलं युट्यूबवरती सगळं तर लगेच आपल्याला लगेच येतयच करायला
सतराच्याठ येतात करायला पाहिजेच पाहिजे
आणि कसं मुलांना पण सारखं सारखं तेच तेच खायचा कंटाळ येतो नाई मग आपल्याला पण कधी तर काहीतर तेच तेच खाऊन कंटाळा येतो तेच वेगळं काहीतर करायचं म्हटलं तर जरा मोबाईल बघत बसलं कि मग काहीतर काहीतर रेसिपी येतात आणि रिल्समुळ आता जास्तच सोपं झालय सगळं कराय बनवायला वगैरे
सगळं सोप
होय
हा
सगळ आहे
होय आणि कसं बाहेरून काय बाहेरून सगळं
आवाज येईना झालाय तुमचा हॅलो